बोल ना. काय करती? जेवण चालूय जेवण. जेवण कर भूक लागली होती.
हा काय भाजी केली जेवायला? काय केलं जेवायला म? चुक्याची भाजी. चुक्याची गेली का? हा. भारी लागते मग.
हम्म, बा ज्वारीची भाकर पाहिजे त्याच्यासोबत.
हा ज्वारी. भारी लागते ज्वारी सोबत.
हम्म ज्वारी बाजरीची. पण पोळीचे आमची.
हम्म, मी आज चिगोर केला होता सकाळी. आणि उडदाची आमटी केली. हम्म.
संपला का चिगुर?
आहे थोडासा.
दे ना थडासा.
बरं बर आणते. बाकी बाकी काम आवरलं का?
बाकी आवरलं. फारशा पुसायच्या ये.
मला फरश्या पुसायच्याय.
ते गवातलं पाणी काढायचं. मला लक्षात नाही राहणार. आज काढाव काय? हा ते दिसाआड पुसायच्या. हा नकाखा, मला लक्षातच नाही. कवाची बसले. आता काढीते.
हम्म.
अ, तेवढं पाणी काढून खरा. काळे नाही येत म्हणत्यान. नाही आजचे दिवस नको काढू. त्यो कालच टाकले ना?
नाही नाही ते जे
हो का? आ. आज चुरायचे ना तुला ते?
हा मग? आज चुरायचेय.
आता लवकर आण ना मग चुरून. काग.
हाव.
हॅलो. म्हणलं आज लवकर चूरणा मग ते.
लवकर चुरून घे. आण मग चिक लवकर बसल ना खाली. मग उद्या करायला.
आ.
बरं बरं. आणते मग काढून.
त्या बायांनी नेल. हा त्या सरला बाईला विचार ना तू. काढू आण. पिळून गाळून ठेवू. मग दिवसभर चीक बसन ना आज.
हा ना? तेच म्हटलं मग, मला सकाळी
संध्याकाळी नाही बसत एवढा चिक मग. आ.
नाही का? मी आता आज काढून आणते थोड्या वेळान. म्हणजे आता आवरले माझं.
हा. आता लगेच सरला बईला विचारन काढून आण. अन दिवसभरची चीक बसना मग खाली.
बर बर हिची गुरु कुठय राहिल हो उडदाची आमटी आणु का तुम्हाला?
आमटी नाही लागत मला.
लईच चिकूल उघडाच होता चालत नाही का?
आण ग.
बर बर चिगुळ आहे घासबरे अन तो पण किचन ओट्यावर तसाच होता.
मग जाऊ दे ना काम.
हा आमटी आणते. आज पोपट हे नाही घरी तोंड लागायला मोक्ष करमत नाही.
तो गेला मजे.
हां
त्यांला कधी गाडीये म्हनल्यावर राहील का तो घरी खरच.
नाही बाई अजिबात करमत नाही त्याला.
हम्म
पण उन्हाच ऊन लागत ना उन्हाळ्याच.
त्याची माय जायली ना संग.
हम्म
बसतील सावलीत.
आक्का जेवल्या नसन अजून?
नाही आम्ही आता बसलो जेवाला आक्का अन् मी
बर मी आणते आणते लगेच बाहेर ये.
ह त्यानलाच आवडती जास्त उडदाची आमटी मला नाही एवढी.
हम्म तिला मीठ कमी झाल माझ्याकडून थोड टाकून
आता टाकून घेते धोड.
हम्म
जेवण करा ना.
बारा नसण वाजलेल.
बारा वाजून गेले.
हम्म सु नेट नाही ना
हां का हा आमट झाली.
त्यांनलाच आवडती ती
हम्म बाकी करा बसा गहू देत्याल न मग.
काही नाही मग काय?
नाही म्हटल गहु दिले का? का आलेच नाही आजुन ते.
दिल्यात त्या माणसाला. आडीच हजार.
अडीच ना मग सत्तावीसशे अठ्ठावीशेचा म्हणून पाहायचा होता.
नाहीच ग स्वतः ना एवढ चांगले आता ते बाबा मी बावीशेच म्हणत होता.
बाई
आरे देवा हम्म. चाला त्यायचा बराच बुरका व्हायलय गहू.
भुरखा म्हणजे पाऊस नाही लागेल. त्यांचे गहूच तसे वावरच तसए वाटत ते.
हा ना? आपल न त्याच वाण एकच का काय ओ?
नाही वेगळं हाय वाटत ते. पावसाच्या आधी काढलेला आहेे त्यो गहू.
बई म आसं भुरकं किती पडला तो.
ते गहू म्हणजे वेगळाच झाला. ते वावर ते शेतच तसंय वाटत ते.
दर वर्षी आशेच होत्या का? होत आसंल.
हं.
गंज वाळेल ए.
माळा पण ए थोडा.
हां. जयश्री कुठं गेली कनू आज? समोर जायेल ए. तुम्हाला नव्हतं जायच का या वर्षी तिकड?
नाही ग. घरचं काम नाही होत त्यांन. त्याला लई कंटिन्यू जाया लागतं.
हां. पण मग रोज पडतो ना? अं. महिना -
रोज पडतो. पण मला घरी किती काम होतं. हारबर सोंगाच हे असं काम - हं त्यांचं काम नव्हतं का? त्यांनी पण करून घेत राहिलं तिथं.
हा.
टाईम जमू रायला.
ते त बाई. केल तर
तिकडं सुट्टी. अम?
सुट्टीच नाई देेत तिड हाव ना?
सुट्टी नाही देत ना. त्याच्यामुळं मंग कुठ जमत? हा. त्यांच काम नाही त्याच्यामुळे जमू राह्यल.
हम्म.
मागच्या महिन्यात चेक दिला म्हटलं राधेश्याम चा.
द्याला का? कोणला?
हा दिला. रेकॉर्ड साठी. रेकॉर्ड साठी. दिला
हाव का?
हो.
बरं झालं म.
रेकॉर्डिंग आत्ताच बिल
हम्म.
उद्या मि -
आपले बी काय -
हाव ना गे. महिना संपायला आला. महिना संपायला आला. आज किती तारीखे? भरून टाकायला लागल पहिले.
उद्या घ्यायची न म.
घेऊन टाकू म उद्या. उद्या ग्राम संघाची ए. आज संध्याकाळी घेऊन नाही त म. आपल्या गटाशी हा.
उद्या ते पाटील मॅडम देईन का घराला घेउन जाणार असतील. हम्म. का हून. अन्या संध्याकाळी म्हणालती संध्याकाळी. हा. येती. शेतात जायचं, ना आमच्यात जायचं हम्म. मूल तिचं राहतं बऱ्याच वेळ.
आज ब्रेक होते का.
अं अं.
आवाज ब्रेक होतो? आवाज गुततो काय करण थोडा-थोडा हम्म.
हम्म.
शेवया करणार नाही काय या वर्षी.
करून ठेवल्यात.
गावात त, इथं गोळगावला पण चांगलं देतात पहा करून.
गावात कुठेय आपल्या इथं?
गावात नाहीये दौलताबाज किंवा फुलताबाजच आहे, तर गोळे गावला देते म्हटलं व्यवस्थित करून. आमचे हे. मह्या मैत्रिणी आहेत, हा आपल्या गावातल्या अर्चना वहिनी त्यांनी केलं तिथं, भेटायला त्यांनी पाहिलं. चांगलंय तिथलं.
कुठून आणण्याच आपल्याला पण, मग जायलाच लांब आहे ना.
काही नाही एक दिवस गाडी करून जायचं. वगैरे असले का ते कोण, रिक्षा बी नाही बर जायला.
हम्म.
ठीक आहे. गाडीवर गहु घेऊन जायचा. काय
आपल्या गावातली ती पोरगी दिलेली ती लाटेची ति घरीबी करत्यांना
कोणत्या गावाला?
गोळेगावला. दिनकर लाटे हम.
हा, हा, हा.
तुझ्या घरी बी काढत्यात ना. हम्म.
होय, पण अलीकडच आहे, रोडवर मधी गावात जायाच, काम नाही, आहे गोळेगाव फाट्यावर.
हाव का.
हम्म.
जाऊन मग करू पाच एक किलो, छान ते एवढ्या आवडत नाही शेवया करू पाच एक किलोच्या.
आम्हाला नाहीं एवढं जास्त, पोराला आवडतं बाई, आम्हाला एवढं नाही आवडत. पोरं खात्या ना पास्ता करायला हा गोड आवडत पोरांला
तेच ना म
शेवयाला करू घेणा त्याच्याकडून बाटे हम्म, कोणते जाडवाले त्याच्या दारीं येत्या.
पाहाच चांगलं येत्या ना.
हाव. टाकीन मी पुढच्या वर्षी पाच एक किलो ते गहू.
हा मंग त्यात चांगल्या त्या शेवायां त्याच्याच कराच्या.
त मंग उशिरा येतो बायको सांगायला गहूं पण आणि हे आता मशीन गेलत त्यांले के सांगित बसला आवराला
हा
त्याच्याबरोबर नायं आला पाहिजे तो एकतर आधी आधी पिअर झाली पाहिजे त्याची.
ह हा, हम्म
जा काय चालू ये, म अजून
चालेल म्हटलं म, बोलू संध्याकाळी
बरं बरं
हा ठेवू का? हाव झाले ना
ठेवा म